हॅलो हा काय करायलस
कार नय बसून आय
जेवलीस
हम्म ते हो नस तू
हम्म नाही अजून आत्ता जेवायचं
हा हा
हा मग आपले महाराष्ट्रातील आ अ वेगवेगळे सण असतात
हा हा
मग त्या सणांपैकी म्हणजे कसा तुझा आवडता सण कोणता आहे
गणपती
गणपती म्हणजे आता आहेच पुढल्या महिन्यात गणपती हा म्हणजे कसं आपल्यातला वेगवेगळे सण आहेत छोटे छोटे हा त्यातला सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी हा म्हणजे दिवाळी कस
हां
हा म्हणजे दिवाळी कसं चार पाच दिवसांचा आपला सण य तो
होय
हा् म्हणजे दिवाळीत आपण हम्म जास्त दिवाळी ही नोव्हेंबर महिन्यात यत्या ऑक्टोबर नोव्हेंबर
होय
हम्म हम्म मग त्याच्यात बघस पहिल्यांदा दिवाळी पाडवा असतोय अ नाही सॉरी सॉरी पहिल्यांदा धनुत्रयदशि असत्या हा म्हणजे त्या दिवशी कसं अ गाईची वगैरे पूजा केली जात्या बरोबर ना हा
ये धनत्रयदेशीला सोनं खरेदी करतात आणि वस्ू बारस ला गायची
हा हा हा सॉरी सॉरी सॉरी मग तेच मग त्याच्या म साठीच विचारलं ग तुला ब हा मधनोत्रयदशी मध्ये कसं सोनं खरेदी करतात
होय सोनं किंवा भांडी सो चांदी वगैरे असं करते
हा मग तुम्ही करताय का नाही काय
आम्ही नाही धनुत्र दिशला नाही का एक सहज काहीतरी छोटस भांड वगैरे यायचं घरात नवीन वस्तू
धनत्रय दशला एखादी वही जरी आणून आपण त्या पूजन केलं हा तरी चालत मग त्याच्यासाठी या वर्ष तुम्ही पहिल्यांदा म्हणजे वही आण एक डायरी स्वतःसाठी आणि त्याच पूजन करा मग त्याच्यासाठी तुम्ही कसं मा ह्या वेगवेगळ्या टिप्स वगैरे माहिती वगैरे तुम्ही लिहून साठवून ठेवू शकताय ह्म्म जे लक्षात राहत नाही ते हा मग त्याच्यानंतर ना अ हे असते आपलं वसु बारसअसते.
होय.
हम्म त्या दिवशी कसं म्हणजे गायची पूजा केली जातत्या.
हो.
हम्म! म्हणजे गायला धुन वगैरे पूर्ण वेगवेगळे हे करून गाय आणि त्याला परत पोळीचा नैवेद्य दाखवले जातो.
होय.
गाईला. हा मग त्याच्यानंतर ना असतंय मीन म्हणजे खरी दीपाव दिवाळी ही. लक्ष्मीपूजन दिवशीच असत्या.
हो हो.
हा मग त्याच्या दिवशी कसं. म्हणजे सकाळी लवकर सगळेजण उठतात. परत उठणं असते बघा ते गुलाब जल अ आपले कसली पावडर ती वेगवेगळे अस. हच हे करून ते उठण तयार कर त घरी करतात एक एक जण, एक एक जण कस आता रेडीमेड मिळाय लागले बाजारात.
होय.
ह मग ते घेऊन येतात. आणि मग त्याच्यान अंंगोळ ते पहिला आधी लावायचं परत ते बदाम तेल असते. आणि जास्त करून तो मोती साबण आता असत दिवाळीत.
हो.
हा मग त्याना स्नान वगैरे करून छानपैकी, नवीन कपडे वगैरे घालतात त्या दिवशी. आणि मग संध्याकाळी कस अं लक्ष्मीची पूजा केली जात त्या.
हम्म!
मग त्यासाठी पण कस अं आपली महाराष्ट्रीयन थाळी असत्या. ती तयार केली जाते एकेकांच्यात पुरणपोळी केली जाते. खरं जास्त करून पुरी, भाजी, श्रीखंड वगैरे असा भेद केला जातोय त्या दिवशी मग, त्याच्यानंतर न लक्ष्मीपूजा झाली. हें मग रात्री फटाके वगैरे आपल्याला पटाके वगैरे फोडतात.
हाम.
त्याच्यानंतर नाचते त दीपावली पाडवा.
हो.
हा म्हणजे सकाळी कसं उठायचं मग त्याच्यानंतर आपल्या नवऱ्याला आंघोळ वगैरे घालायची उठणं वगरे लावून.
होय, हम्!
हा आणि तेच्यानंतर म ओवाळायचं त्यांना. हा मग, ते काहीतरी तुम्हाला गिफ्ट देत्यात, म्हणजे एकेक नवरे देत्यात एकेक देत नाहीत.
आमचं तर देत नाही, आमच देत नाही, नाही देत. हम् साडी कि किती दिवायला तेच गिफ्ट बनयच.
हा मग तेच झालंच किती गिफ्ट झाले की आ ता आमच्यात आता माझ नवीन लग्न झालं, म्हणे नवीन नाही सोळा दोन तीन वर्ष तिसरं वर्ष सुरू आहे आता तरी अजून आम एक सुद्धा पाडवा झालेला नाहीये हा.
हम्म् हम्म आमचं पहिल्या नवीन लग्न होतं पहिल्या पाडव्याला अं ड्रेस म्हणजे मॅचिंग ड्रेस गिफ्ट केल म्हणजे त्येंनांना जा. म्हणजे ज्या कलरचा टीश हा टी शर्ट घेतलेला त्याच कलरचा मला ड्रेस घेतलेला
होय काय
आणि हा आणि दुसऱ्या वेळेला काय मी प्रेग्नेंट होतो त्यावेेळेला काय साडी म्हणजे चालतच नव्हती मग हम्म त्या वेळेला काय नाही आणि आता म त्यानंतर तिसरी झाली तिसरा पडवा झाला त्यावेळेल काय ड्रेस घेतलेलीत
हा म घेत्यात की ओ आणि नाही म्हणतायसा होय हा.
का चौत्या पाडव्याला काय मला काय घितली नवतीत मुलगीलाच घितलेलीत
हम्म मुलं एकदा एकदा मुलं झाली की त्येनांच तुम्हाला काय न्हाय हा म त्येच्यानंतर म येतय भाऊबीज भाऊबीज हा आ कस बहीण भावांच्या नात्याचा सणाय त्या दिवशी कसं हम्म बहीण भावाला ओवळते मग भाऊ काहीतरी गिफ्ट देतो आ आमचा भाऊ तर एवढा म्हणजे छानय म्हणतासा प्रत्येक भाऊबीजला आण प्रत्येक रक्षाबधलाला गिफ्ट देतोय. म्हजे आमच्या पेक्षा लहा हा तेच की आमच्यापेशा लहान हाय तो
होय
खरं म्हणजे हे आय दुसऱ्या भावांच्या पेक्षा मला तरी त्येन हा तेच की एक एक भाऊ देतच नाही मोठ जरी झाल तरी देत नाहीत पण तो आज जून एवढा लहानय तरी तो आमच्यासाठी म्हणजे करतोय कायतरी हा मला तर माझ्या भावानं एकदा म्हणजे माझा फोन खराब झाला होता
हम्म हम्म
हम्म् म मला माहित नव्हतं की तो मला फोन आण्णाराय
हम्म हम्म सरप्राईज गिप्ट दिलत काय
सरप्राइज दिलंत. म आता बगू भाऊ ह्या भाऊबीजला काहीतरी आपणच द्यायचं त्याला
हम्म
गिप्ट
होय
तोवर साठतात पैशे थोडे थोडे बाजूला काढून त्याला काही तरी गिप्ट द्यायचं मोट
हम्म हम्म
हा म त्येच्यानंतरन अं हा म ही अशी अं दिवाळी आपली तुळशी विवाहपर्यंत असत्या. मग तुळशी हा मग दिवाळीला कसं आपण चकली चिवडा लाडू करंजी अ म्हणजे करतोय रेग्युलर. मग एक जण कस चिवड्यामध्ये पण दोन तीन प्रकार करतात.
हो
हा म्हणजे पांढरा चिवडा लाल चिवडा परत पोह्यां म्हणजे झाड पोह्यांचा पातळ पोह्यांचा मक्याचा चिवडा करत्यात लाडू पण करत्यात. बेसनच अं कळीचं गऱ्याचं लाडू करत्यात. त्येच्यानंतर चकली शंकरपाळी
हं हं.
हा. परत एक एक जण अनारसे कर तात, डोनट करतात. हा आपल्याला जेवढे पदार्थ आवडतील
हं हं.
कारण अं त्यावेळला कस थंडी असते नई.
हं हं.
हा, त्याच्यामुळे हे सगळे पदार्थ पचायला हलके असतात. त्याच्यामुळ भर हा त्याच वेळेला खर हे पदार्थ चांगले लागतात. इतर वेळेला जर आपण यातला एखादा जरी पदार्थ केला, तरी तो आपला तेवढा जात नाही.
होय.
आणि दिवाळीत कस आपण तोच पदार्थ अं तेच पदार्थ आपण महिनाभर जरी खाल्ले तरी, म्हणजे एवढं काय आपल्याला वाटत नाही. आणि मग म तुळशी विवाहला कसं अ अ हे आहे. म्हणजे तुळशीच्या आधी तुळशी शीला ह्याचा मांडव घातला जातो उसाचा.
उसाचा होय.
हां, म त्याला पूर्ण हं, सजवून फुलांनी वगैरे रांग काढून परत अ त्याला काहीतरी नैवेद्य गोडाचा नैवेद्य दाखवून. तुळशी भडजीला बोलऊन तुळशीचं लग् ग्न लावलं जातं.
होय.
हा म तुळशीचं लग्न, होय. आता फोनवरच लावतात. होय बोलवत नाहीत. आता कस त ह्या हळूहळू या रूढी परंपरा कशा कमी होत चालल्यात. हं. कसं तुमच्या इथं तू तुम्ही करताय का नाही तुळशीचं लग्न?
आधी आमच्या माहेरीे होती तुळस. आता इथं काही नाहीये सासरी त्यामुळे, करत नाही. म्हणजे आधी सासरच्या घरात होती त्या वळेला केलेली मी दोन वर्ष. तर त्यानंतर आम्ही जरा भाड्याच्या घरात राहिलो. तीथ तर काही कोण करत नाही जास्त. नही फक्त तू म्हणजे झाड आहे फक्त. त्या दिवशी फक्त त हळदी कुंकू लावून ओवाळायचं. एवढंच करतोय आम्ही.
म आता लावा आता झाड आणि
हं हं.
ह्या वर्षी करा तुळशीचं लग्न मग.
हं. ठीक आहे ठीक आहे. करूया की.
हं. म्हणजे तुमचं कसं शेजारे वगैरे असतीलच की भरपूर.
होय आहेत की.
हं. मग त्यांना बोलवून तेन लग्न लावायचं तुळशीच. म्हणजे वेगळा एक अनुभव हो आपल्याला तुम्हाला सुद्धा घेता येईल नाही. आणि दिवाळी सं पल्याचा आनंद सुद्धा तुम्हाला मिळेल. हं. चालेल मग ठेऊ काय?